हा
काय करायलाय
काय नाही आता जेवण करणार कुकर लावलाय
काय करायलाय जेवायला
जेवयलाच आज हलकं फुलकं चकोल्या करतोय
आणि
आणि काय नाही चकोल्या भात आमटी
बर चांगल हाय की
तुम्ही काय करता चकोल्या गव्हाच्या आपल्या गव्हाचं पीठ मळून वरण व डाळीचं वरण करायचं
हा
त्यात चपातीचे तुकडे टाकायचे शिजवून
हू
हू
मी पण स्वयंपाकाला घातलं
व्हय काय तुम्ही काय करताय
चपातीच पीट मळल आता हीजे वांग्याची आमटी करायची गवारीची भाजी भात कराय घात लाय सगळं फोडण्या मारल्यात आता जरा फ्री आहे म्हणलं काय करावं ब कराल्यात बघावं तर म्हटलं
आ
अधिक मास कसा सेलिब्रेट केला? यावर्षी?
ह्या वर्षी केला की.
कसा केला?
कसा केला म्हणजे, आमी काय ह्या वर्षी नवीन आलेलं मग, आईची ओटी भरायची होती.
ट्रेड.
हा हा ट्रेंड. त्यानुसार केला आम्ही पण. आईची ओटी भरली. म आमच्या सासूबाईंना पण, मला ननंद नाहीये. हम्म, सासूबाईंना पण मुलगी नाही. म्हणून त्यांना पण ओटी भरली त्यांची पण. आईसारखीच पाय वगैरे पडून.
हा.
हम्म.
दीर वगैरे आहे का तुम्हाला मग?
जाऊ देर पण आहेती. तीन जावेन पण आणली.
तुम्ही मोठ्यासा का बारकायसा मग?
मी मोठीये.
अच्छा म्हणजे मोठी नंद मोठी जावहायसा होय?
मोठी जावूये होय.
चांगलंय कि मग. असं म्हणजे कि बारक झालं तर पटवून घेतेत मोठीवाली. असं काय हाय काय? तुम्ही घतासा का नाही?
मी घेते.
मग काही नाही. नाही तर सगळीकडे तेच चाले. मला आता माझे मैत्रीण पण मला तेच म्हणली. मोठी जाऊ होन चांगलाय. बारकी झालीस की पटवून घेत नाहीत बाई.
प्रत्येक घरात वेगवेगळं असतय.
हां.
आणि माझी मम्मीन पण जावई आणि म्हणून जावईना हे केली. जावईवान अधिकमहीन्यात. मला जोडवी, मला जोडवी घेतली.
हा.
हम्म, त्यांना चांदीचा दिवा.
दिवा.
हा. अनारसे.
हा.
हम्म, ते घेऊन आलेली. मला साडी, त्यांना कपडे आणि ते.
म भारीये कि म.
होय. तुमच्यात काय काय कसं केलंय? होय आता ट्रेंडिंगच चालूये.
आमच्यात काय आमची मम्मी जाऊन आईकडे गेलती. म्ह ती जाऊन ती आई तीची वगैरे ओटी भरली. मावशीला तिच्या मुलगी नाही. त्या मावशी तीची एक ओटी भरली. साडी वगैरे त्यांना घेतली. मग त्यांनी पप्पांना अंगठी केल्या. सोन्या चांदीची. मम्मीला कपडे वगैरे घेतल्यात. होय मला कपडे घेतले. बारक्या भावाला कपडे घेतले.
ह
त्यांच त्यांनी सेलिब्रेट केलं. मी आम्ही करावं म्हटलं तर आता आमचं अजून लग्न नाही म्हण मम्मीच्याचे आम्ही कशी ओटी भरणार
का होय
नंतरन मम्मी म्हणली आपल्यात काय करायचं नाही म्हणली असं तर त्यांच्यात कसं आहे ती म्हणजे मी आपण जाणारच आहे तिथं करूया मग मामान मम्मीची वगैरे ओटी वगैरे भरल्यानंतर नवीन ट्रेंड प्रमाण आमची पण म्हणजे मला पण हे केलं पुजलं घर लक्ष्मी म्हणून मामाला हा कन्यापूज आ मामाला मुलगी नाहीये
हा भाची
हा दोन्ही पण मुलंच आहेत ना
हा ह
मग त्यामुळं मग माझं केलं त्यांनी
ह
वगैरे मामी पण आधीच म्हणलेल ना सगळं करायचं म्हणून मग काय मामान सगळं केलत असं काय कमी पडून दिलं नाही कपडे वगैरे घेतली चांगलं पाय वगैरे पुजून सगळं व्यवस्थित केलं काय नाही
हा, हा
चाललेलं आता त्यांचं काही तर सोन्याचं करायचं म्हणून म्हणलं आत्ताच कुठं करून ठेवताय म्हणल सोन्याचं केलं की म्हणशीला लवकर लग्न कर कशाला पाहिजे म्हण अजिबात करू नका म्हणल
हा, हा, हा
आईच म्हणजे आजीचं मत होतं की सोन्याची नथ करावी मला म्हण आई थांब करा म्हटलं आपण नंतरन नवीन डिझाईन आल्यापमाण नवीन करून घेऊ लाग लागल्यावर आताच कशाला करून घ्यायचंय सोन्याच माय माझं मी धांदरट असल्यामुळं टाकून येते ओ कुठतर पडतंच माझ्याकडन
ह
धांदरट म्हणजे कानातलं पण तर परवा गेले आणि पडलच माझं कानातलं सोन्याचं कानातल होतं
सोन्याचं आता लई सोन महाग झालय चा सोनं, चांदी
महाग झाल म्हणूनच माझ्याकडन पडतं काय कुणाष्ठव
हम, हम, हम, हम
आणि आस तसं पडत नाही पडलं क नाही दुसऱ्या कोणाला घावतं का नाही काय माह नाही पण पडलेलं मला पण कळत नाही घरी आल्यानंतर कोण म्हटलं की नाही तुझ्या कानातल कुठे तवा कळल मला की माझं कानातलं पडलं कुठतरी त्यामुळं म्हणलं थांब जरा आईला म्हणलं लगेच काय करू नकोस की केलेलं हाय ती मला संभळणा कुठं आणि टाकाटाकीचं काम करू म्हणून म्हणलं आपलं चाललय
ह, ह
या वर्षी काय नाही पुढच्या वर्षी आम्ही पण बहतेक आमच्या मम्मीना पुजतय काय काय माहित
आधी ग्रॅज्युएशन करा जॉब करणार आहे ना
आ जॉब करणार आहे सोडा चालू करनार आहे सेबल जॉबच पाहिजे असं म्हणतोय आपण पण पाहिजे घ्या स्टेबल जॉब सगळी मला तेच म्हणालेत कायत बाई कर मग तुझं लग्ना बघू. टेन्शनच येतंय मला ते लग्नाचं. बघण्यापेक्षा न केलेलं बरं.
पण सोनं पण, आता हळूहळू करून ठेवायला पाहिजे.
होय. सा मोडून ठेवलेत आव सगळ्यांनी. पण करायला कसं होतय. आता केलं तरी, परत चला मोडून त्यांनी मला नवीन त्यांनी करायचं लागणार. नवीन, डिझाईनप्रमाणे करणार.
चं नाही. म्हणजे, सोन्याचं बिस्किट वगैरे, असं काहीतरी करून ठेवायचं.
हांआ.
पिळा असतोय बघा. पिळा पण केला तरी चालतय. म्हणजे, ते लग्नाच्या वेळेला ते मोडायचं. त्यावेळी आ तुम्हाला काय पाहिजे? ते करून घेता येतया. गुंतवणूक केल्यासारखी, करून ठेवायची.
होय. सध्या शिक्षणामुळेच पैसा चाललाय सगळा.
शिक्षणाला आणि मेन शिक्षचाय. सोनं- बिना काय? आता हे वन ग्राम मध्येय, तर सोनं घेऊन काय, कुठं, जायचंय? आणि सो चोरी केली की, गेलं. शिक्षणाचा उपयोग तरी होईल आपल्याला.
मनूनच आणि शिक शिक्षणासाठी कस होतंय, आता सध्याच्या इन्हेस्टमेट आमची शिक्षणात झालीय.
हा, पण ते मेनाय सोडा. ते काय कुठं? वाया जात नाही. हम.
त्यासाठीच आणि आता सध्याचेला विषय असा चाललाय की, कॉम्प्युटर घ्यायचा. कारण कॉम्प्युटर लागतोय ना. आम्हाला कसं होतंय, जरा असं का होईना कॉम्प्युटरवर काम असतंयच. आणि मोबाईलची हां, लॅपटप का कम्प्युटर, आस काहीतरी घ्यायचा. दोन्हीतल काही तरी एक घ्यायचं ओ. असं चाललंय. अजून काय फिक्स नाहीये. मोबाईलचे स्क्रीनवर कसं होतंय, आमचं. अभ्यासाचं बघून - बघून डोळे खूप दुखतात. बारकी स्क्रीन आली. अन् तीला आडवं जरी केल, तर ती आपल्याला लिहिता वा हे येत नाही ना व्यवस्थित. पकडायचा मोबाईल त्रास होतोय.
हा.
कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर कसं, ते साईडला ठेवलं आपला पण लिहायला येतंय. असं नाही की, त्याला हातातच घेउन बसायला पाहिजे. मोबाईल हातात धरून- धरून हात दूकायलाय.
होय, होय.
मग चालय आता सध्या. मग त्यात इन्व्हेस्टमेंट करायचीय.
चालतय. हम्, चांगलं.
इन्व्हेस्टमेंट केली, की झालं बघा संपलं.
हं, हं.
त्यांतर मग आता एक- दीड वर्षानंतर मग लग्नाचा बघाया. अजून नाही, मला तर तुमाला सांगू, तीन वर्ष तर अजून लग्नाच काय होत नाही. दोन वर्षे इकडं कॉलेजला जात. तीथन पुढं जॉब, एक सहा महिने किंवा एक वर्ष तर स्टेबल केलाच पाहिजे ना. मंग लग्नाचं बघायचं. मग त्यानंतर तर न मग लग्नाचं बघितल्यानंतर, चालू केल्यानंतर, तव्हा जरी चालताय सोन करा लागली तरी चालत तय. आणि आजकाल ट्रेंड असंय, की सोनं कमी आणि खोटं जास्त घालायला आवडते.
होय, हो. खोट्या ज्यात व्हरायटीज पण मिळतय ओ. सोन्याचं काय, एकच घालायला लागते. एकच घालायला लागते.
हा तिथं मोडून- मोडून सारखं तर आपण, करू शकत नाही. कारण
करू शकत नाही. आता वन ग्रॅम मध्ये भरपूर डिझाइन याय लागल्यात. वन ग्रॅम
वन ग्रॅम मध्ये पण डिझाईन आले आणि आता तर खरं सांगते लग्नाच्या साड्या नुस्त तुम्ही बघितलं अस तर गळ्यात कधी नवरीच्या घरात मी तर ते मंगळसूत्र सोडल्यास काही खरं नसतंय.
होय मंगळसूत्र होय ते घालतात क नाय एवढी ज्वेलरी ते पूर्ण सगळी खोटीच अस त्या त्यान त्य मंगळसूत्र असते लई नाजूक हा.
आणि त्या कसं आल्या आता ट्रेंड तेच चाललाय की सगळं खोटं घातले घालणारच हे झालय. त्यामुळं ते सोन्या मध्ये पण पैसे इन्वेस्ट् करायला नको वाटतंय आता.
होय.
परत त्याला ते सोनं आणि मला पण आता ते का कुणाला सोनं घालायला जास्त आवडत नाय. मला
आणि मोडायला आपली किंमत करत नायत मोडायला गेल की.
म त्या वाणीच खोटं कसं असतंय कमी पैशात येतंय. ते घातलं दोन तीन वेळा घातल्या जर कलर गेला तरी आपल्याला वाईट वाटत नाय ना. समाधान मिळ तय घातल आपण बास.
हम्म, अन् दिसतय पण चांगलं हम्.
आणि सध्याच्याला आमच्या मम्मीचं मत असंय की आईला आमच्या सोनं करायचंय. तिला ते मम्मी आई ना म्हणजे आमच्या मम्मी आणि आमच्या सगळ्यात दोन शे दोन नंबरच्या मानान. म आईसाठी हे केलत मनी केलत मग आम्ही घर बांधण्या घर बांधणार म्हणताना काय झालं हे मोडलं ते सोनं स्वतःच घर बांधायचं म्हणून. म त्या नंतर हां.
हम्म.
तर ना मग जमलं नाय म्हंताना आमच्या मम्मीची इच्छा हाय की आम्ही सोन आम्हाला कराय च नाय पहिला तिला काय तिला करून द्यायचं तिचा अकरा का बारा मनी होत ते पहिल्याच म असायचं की ते बोरमाळा काय म्हणतात ते तशी होती. म त्यामुळ मग ते करायची इच्छा आय म्हणताना मग मम्मीला तेच म्हणलय माझ्या सोनव्यासाठी काय टेन्शन घेऊ नकोस. मी नुकरीला लागून माझ्या माझं सोन मला करणार म्हटलं तुम्ही नका करू काळजी. एकदा पेमेंट चालू झाल की कशाला कन लागतय आपला पण करू शकतोयच ना परत.
हम्म. सोन काय कधी पण घ्यायला येईल शिक्षण आधी करा. हा.
पोरं काय म्हणाल्यात?
पोर लागल्यात की आता खेळायला लागल्यात बोलावते.
होय आता काय म्हणावं निवांतच सगळे चला.
होय आता खेळून आली जरा खाली जाऊन.
हा.
हम्म, आता घरात मस्ती चालू आय. एकाला चार पोरा हायती दंगा दंगा असतोय. जावीचे दोन हा जॉईंट फॅमिली आय ना.
मुलगी आय का सगळी मुलंच आयत तुम?
मला दोन मुलंच आयत तिला दोन मुली आयत.
असूद्या या दोघांना भहिण तर झाली.
होय मला मुलगी पाहिजे होती पण झाली नाय.
तस असतंय ज्यांना मुलगी पाहिजे त्यांच्या घरात मुली होत नाय आणि ज्यांच्या घरात मुली नको असत त्यांच्या घरात लय मुली असुदे पण बरं झालं. हा हा
हा